हा बोला ताई काय चालू आहे?
काही नाही बाघा कामा चालू आहे, झाले आता.
हो काय काय मुलं गेला काय शाळेत?
नाही मुलं आता सकाळची शाळा होती आमची इकडे आज.
हो काय आलीस शाळेतून नाही, हो काय किती मुलं आहेत तुम्हाला?
एकच आहे, तुमच काय चालू आहे, लहान आहे.
आमचं आता जेवायला बसलो असतो. हा त - तुमचा फोन हा तुमचा आता फोन आला तर म्हटलं आधी ताईशी बोलाव.
हा, बोलून घ्या.
ची हा तुमच्याशी संवाद केल्यानंतर मग जेवायचं.
हा.
हा हा हा हा तेच म्हटल. काय करता तुम्ही तुम्हाला शेती आ
वगैरे पेरण झाली.
हो हो आमचे पराठ्या निघाल्या निंदधन चालू आहे आमचा त.
हाव काय?
हो हो हो मोठ्या मोठ्या पराठ्या आहेत आमच्या चांगल्या आहे, हिथीत आहेत, दोरे पोखर लागे म एक एक एक निंदन झालं तर दुसर निंदाचे समजा बाया असते आज पण आ पाऊस आल्याच्यानं थोडा तर रद्द झाला ह पाऊस थोडा सकाळी पाऊस आला ना
हो द्या सकाळी या नऊ वाजता
आणि आताही झिम झिम चालू आहे
आता नाही आता बंद झालं आता उजवडलं जरा
थो थोडा थोडा थोडा चालू झिम झिम चालू आमच्या इथं
हा ना आमच्या इकडे उजळलं
हो काय हो ना हो ना हो ना आमच्या इथं चालू आहे हो हो हो हो ते काय आता ते त्याच काम करते आपण आपलं
आपलं काम करा
त्यात ते ही खूप महत्त्वाचं आहे अमृत आहे ना ते आता आपण किती वरचं आमच्या आमच्यात आता बागाय च्या म पराठे आहेत कितीही पाणी घाला किती पाणी घाला तरी वरच्या पावसाची सर नाही येत हा वरचा पाऊस वरचा पाऊस म्हणजे ताई अमृत आहे
हा
हा मग जीव जीव म्हणजे जे उन्हाळ्यात कोमल हे असते की नाही घ सुकलेलं असते त्याला जीव येते ना
हम्म
हा तेच ना तुमच्या घरात किती सदस्य ताई किती सदस्य आहेत तुमच्या घरात?
आमच्या घडात मी बाबाची इथं असती
हो काय हो चांगलं हाय आईकड आईकडे असता ना ताई
हा
हा ना हा ना हा ना काही हरकत नाही काही हरकत नाही चांगलं आहे मग मग आईकडे एकत्र कुटुंबात किती जणं आहेत ते ही माहिती दिली सांग ना आम्हाले
हा ना नाही आता आईच्या इकडे समजा आई बा बा दोन भाऊ आहेत मला एक मुलगा आणि मी
हम
एक मुलगा आणि मी सहाजणं
मुलगा केवढा आहे तुमचा?
माझा मुलगा तिसरीलाय समजा आता
हो काय मग तुमचं काय झालंतो?
काही नाही असच घरगुती वाद
वा मग सध्या आता थोडासाच आहे ना वाद
नाही डिवोर्सही माझा झालेलाय हम्म
डिवोर्स घेतला काय?
हो
ह मग दुसरं करायचा काय विचार
काय करता आता बस
नाही ओ ताई तुमचं उभं आयुष्य आहे ना अरे त्याला त्याला तुमचे आई वडील वायतात ना मुलगा हाय तो की मुलगी नाही
तरी पण तरी पण आपण आपलं
नाही नाही नाही तस नका करू तस नका करू उभा आयुष्य आहे पुुढे हबघा आयुष्य आई बाबा गेल्यावर खूप कठीण आहे बरं जग्न.
हम्म.
नाय असं माझी इच्छा आहे बर तुमच्या मतन शेवटी पण म-मला वाटते तुम्हाला काय तरी सांगाव म्हणून म्हणून म्हणून म्हणून सांगून राहिली बरं ताई मी तुम्हाला.
हम् हम् हम्.
हा मी तुम्हाला चांगलं सांगतो कस आपण बहिणी सारखा न मैत्रीण म्हटलं म्हणजे बहीणच असते.
हो.
हो आपण आता मैत्रिणी आहो की नाय मैत्रिणी शिवाय एकमेकी करतो त्यात सगळं मनातलं.
तेे त आहेच.
हा मग त्याच्याच साठी तुम्हाला मी सांगून राहीली बरं.
हम्म राग कशाचा राग नाही तिच.
हा तुम्हाला माझं काही वाटत नाही ना? नाय तरं मसान या ताईला माझ्या माझ्या उभ्या आयुष्यात काहीच काम नाय वीश-म्हणजे तोंड घालायचं. हम् कसं मलाही वाटत काहीतरी माझी मैत्रीण हे हा मैत्रीण ही माझ्या बहिणीसारखी अस ते तिला व्यक्त कराव वाटते काहीतरी बोलणं.
हा.
हा आता म्हणून मी तुम्हाला समजून सांगू राहिली की ताई तुम्ही जसं आधी विचार करा थोडासा ता पा मुलाला मुलाच काही नसत ना मुलगी देते लोकारवर सोडता नसते. तीला जस थोडस माहीच पाहिजे कैसा आहे म्हणजे मग आई म्हणजे मग आई म्हणजे आई वेगळंच माहित मुलीचं म्हणजे वेगळं असते मुलाच कसं मुला काय स- सवय थोडा दहावीला गेला तो काय तुमच्या भ चार नाय ना.
तेच आहे.
हा तो त्याचे उरते पंख झाले की तू मस्त बाहेर म्हणजे हे कर म आपल आयुष्या तसच जाते की नाई? मग त्याच्यासाठी आपण लक्ष दिलं जाते ना आता आता आजकाल की नाई असंही भेटते ना की बा माझ्या मुला तुम्ही समजा दहाक कोश तरी बाबसाल काय आईची माया द्यायसाठी?
काय नाय मुलीच वागवत असतात मुलाला नाहीत वागत.
नाही असं हाय की नाई?
हम्म कारण का आमच्या याच्यात काही नाही नाहीच हे करतात.
हां का असंय नाई अ असं वाटते बा की कसं ते काय आता थोडस हेच राहते ना. काय हाय तुमच्याहीकड तुम्ही काय शेतीला जोडधंदा करता काय? म्हणजे शेतीला पूरक व्यवसाय आहे काय?
हो बाबाची भाजीपारत असते ना चालू.
अरे वा चांगला आहे ना मग त्याच्यात मग तुमचा टाइम वेस्ट होऊन जाते ना?
हा.
हा आता आस असं आता आता आता काय होत यंदा तर खूप भाजीपाला माहाग हाय नाई?
हो तमाटे तर खूप हाय.
टमाटे शंभार बापरे दहा रुपयाच्या दोन तीनच काय भेटतात. हम् दहा रुपयाचे दोन तीनच काड्या भेटतात. मग यंदा तर मस्त परवळला असन तुम्हाला व्यवसाय?
हा आमचा सभाड एवढा नाय तबाटे नाही येत एवढे.
हो काय टमाटे कमी लागले नाई उनाच्या हेन.
नाही टमाटे पेरलच नाही ना. बरबटीया बरबटीची चवळीची भाजी आहे. सस्त्या भावात होता.
काते संभा
हा सस्त्या या्याच्यात होत आ सस्ता गेला मागे आता जास्त महाग आहे.
हो बई ना आता कसं होते. आता त्याला डिमांड आहे ना. सध्या कोणाच नाही ना निघेल समभार.
हम्.
ह हा अ जो असला तर आता आपला व्यवसाय आपल्याला करा तर लागतेस. हो नाही नाही ह उदरभरण कराण्यासाठी तर हारजी काय आहे ते काय कोणाशी आपण एखाद्या वेळेस शेतकरी जिंकून जाते जाते एखा्या वेळे आपला हा वर्ग चिकून जाते वेपारी
पिपडी आहे आमची.
हो काय? चांगलं आहे ना हो काय?
हा.
ह ना ह ना ह ना तुमचं सरनेेम काय?
हे.
हो काय हो ना आणि मी आखरे.
हा व्हय?
हं हं. कत जा फोन काय?
हा ठीक आहे. अ ते मगा मंगा कसा रेंज रन होती. ते रेंज चा प्रॉब्लेम असते आवाज येत नाही लवकर.
नाही मग रेंज पाहत जा नंतर फोन करत जा म्हणजे कॉल वाया नाही केला पाहिजे. ते कस तुमचंही नुकसान आहे. आम्हाला का वाटते तुमचं नाही झालं पाहिजे आमचंही नाही झालं पाहिजे. हा आपल्याला संवाद एकमेकींशी कराच लागते. आपण काहून तर आपण बहिणी आहो मैत्रिणी आहो.
हम्म. रेंज चा प्रॉब्लेम असला की नाही तिथे कॉलच होत नाही लवकर.
हा ना ना ना तेच होऊन राहिलं. संवाद तया कराच लागतील एकमेकाशी.
हा.
बोला बोला पाच एक मिनिट म्हणजे तुमचा कॉल पूर्ण होऊ द्या. हम्म तेच म्हणून राहिले बोला. काही अ अस अधिक अधिक काही कोणता
रेंजही नसते म्हणून बगते त्यांना
नाही मग रे नाही मग रेंज नसलं की सांगायचं की ताई मला की आता रेंज नाही आहे.
ते धरपकड करते ना रेंज म्हणून आपण सांगितलं तर फटकन रेंज देते अजून जाते.
ते काही सांगता बरर सांगा आणलागे ते वरे आणलागे लन जा हे लेन जा.
हा लवकर हेरी होत.
ह ह नाही बरोबर आहे तुमचा काही त्याच्यात प्रॉब्लेम नाही आपल्या हातची नाही आहे रेंज. कसं आपल्या खेड्या गावातच आहे ना रेंज राहतच नाही हा माहीतच आपल्याला हा. म्हण आपल्या खेड्या विभागात हा प्रॉब्लेम येतेच आपल्याला.
हा गटा याचेत गटात त्यांचा व्यवसाय वगैरे काही नाही. हो जेवण झाले जेवण झाले गटात नायं का ओ म कोणी असे व्यवसाय वगैरे
नाही गट गटात हाव आम्ही व्यवसाय नाहीये आमचा तसा सध्या आमचा स्वतःचा व्यवसाय हा गिरणी ये माझ्याकडे पीठ गिरणी हम् हम् हम्मम् लगे हो स्वतःची ये अनं हे शिवण क्लास करते मी.
हाव न
ह क्लासच्या मुली शिकवते.
हाव कायं
ह ह ह असं असा शेतीला आपल्याला शेतकऱ्याला काही ना पूरकधंदा करायच लागत ना ओ ताई
हा ते त पाहिजे नाही.
हूं म्हणून त्यांनी शेतीवर नाही जमत ना.
हूं हूं
अस आय न ते
काय बाकी
की बाकी काई
बाकी तुम्ही सांगा आता काही नई बा कुड गेल्या नायं का फिरायले बाहेर
आता आयं ब ये एकादशीचा म्हटलं पंढरपूरला जाऊ.
हाव काय
हा तुम्ही बस नं ह आता पाहू ना बस नं बस न जाऊ नायं त आता ते जसं वातावरण पाहिलं तसं पाहू आता नायं त मंग क्लूजर करू. म्हणजे पुन्हा वेटाळ वेटाळ्या चौकातले जर समजा सतरा पंधरा सोळा जण झाले समजा आता क्लूज चे एवढे समजा भरती ह हा भरती जर झाली. त मंग त्यांच्यासोबत जाऊ नायंत म आपली महामंडळची बस कायेच हम्म हम्म तेच म्हटलं हे महा महामंडळीची बस आहेच.
ह आता अर्धा टिकीट बे काढल अशील ना कार्ड
ते
अर्ध्या तिकीटच अर्ध्या तिकीटचं कार्ड बसच
नाय नाय बणती काआ लागतयं आपलं तसं ही आहे ना अर्ध
हा नाही ते नसल्याशिवाय आता भेटत ही नाही आमच काडायच राहिलं बाकी ये.
हा ना ह ना ना म्हणे का आ लागत ते काढू काढून हो हो हो आलते आमची गावात शेतूमध्ये ते पण मी कायं म्हणजे त्याच्यात चित् नाय घातलं पण आता तुम्ही सांगू राहिले की आता लक्ष देईन त्याच्याईकडे
हा नाही ते पाहिजेच म्हणतात ना
नाही मंग चांगलं आहे ना बा आपण काडू ना आपल्याला कुठे बाहेर जायला लागते ना. मंग काय ये बर ना मंग ते आपल्याच फायद्यासाठी ये.
हा
सरकार करते त कोणासाठी करते आपल्यासाठी करते.
हम्मं
बाकी काही
बाकी कायं नाही आता बर जेवण झाले. एवढा वेळ, हा, बारा वाजले ना. खूप लेट करता तुम्ही जेवण?
हो मग आता आमच्या इथे हे शेतातून येतेत ना मुलगा आमच्या घरचे. हम्म, हम्म उशीर होते मग आता सकाळी नाश्ते करतो.
हाव ना.
हम्म आता ते द - द- दोघंजण जेवले एक पुरी मुलगा ही जेवला आमच्या घरचे ही जेवले. आता आम्ही सासू सुना जेवायलाच बसलो होतो तुमचा कॉल आला, मग म्हटलं का ताईला आपला कॉ जाऊ द्या कॉल त्याचा का नुकसान करा म्हटलं आपण नंतर जेऊया येवढं काय? तसला आणि तैशी, तैशी बातचित करा.
हा, कशा बाया उचलत नाहीत लवकर. आपण ते माझा तर फक्त हा दुसरा कॉल आहे तुमचा. म्हणजे मी एका जणी लावला, अन आता हा दुसरा दुसरा आहे माझा.
मग किती जणी केले तुम्ही
दुस, तुम्हालाच केलाना दुसरा कॉल.
बरं हा बाय एका कॉलवर पाच कॉल चालतात काय?
हाव ना.
हो फक्त रेंजमध्ये येत, हा बा पताई तुम्ही पण काम्हाले करा स एकमेका सहाय्यन त आम्ही पण तुम्हाला कर
हा ना, बरं ठीक आहे ना, आता तुमच्याच गावच्या एका बइचा येऊन गेला मला. ती मागेही बोलली होती माझ्या सोबत आताही बोलली.
हा न, ते तुमचा उचलत नाही. ते तुमचा उचलत नाही. अ झालं म.
ती बाई माझा उचलते आणि मी तिचा उचलतो म्हणजे ती बाई मला करते मागे. मागे बी असंच आम्ही बोललो होत न कॉल वर.
हा मग मागालाचे पैसे आले का तुमचे?
अ काही आलते माझे पण बायांना काही उचलेन त्या बाईची लय आले म्हणते माझे काही आले नाही. ब दोन दोन आले होते.
आपल्या आपले कॉल अर्धवटी झाली किती आपण म्हणतो इतके कॉल केली आर्ध असतात ते आपले पूर्ण दहा मिनिट द्यावच लागातात.
तेले, हजार रुपये मला आलते माझे कसे अ दोनशे रुपये झाले कारण की सगळे खाली खाली गेल ते.
हो ना हा ना, हा ना. नाहीत नाही उच- उचला जाऊदे आपला चांगला आहे आपुण आपले विचार चांगले ठेवा.
माझे झाल
हम, फक्त आता काय करायचं तुम्ही आम्ही फोन केला की तुम्ही तुमच्या आम्ही तुमच ही होय तीथलं हे करत नाही आणि तुम्ही पण रेनमध्ये यायचे प्रयत्न करा काय?
बरं तसच कराव लागेल न आता पाच चालतात ना आता आपला एक एक एक झाला. आता डबल उद्याल
हो हो म्हटलं तई फक्त फोन क- फोन कराच्या आधीच तुम्ही आम्हाला कल्पना देत जा काय.
बरं हाव मी तुम्हाला फोन करत देणार.